हॅलो! हॅलो!
हॅलो.
हा येतोय का आवाज?
हॅलो! हॅलो हो हो येतोय आवाज येतोय. हा येतोय ताई येतोय आवाज येतोय.
ओके ओके बोला ना मग बोला हां. काय आवरली की काम.
हो झाले.
आवरले की हा हा.
हो हो हो तुमचे आवरली कि नयी काम?
हो आवरली म्हटलं जरा बसू आता.
हो हो हो ना.
हो ना आता आपण की हा
नातम मला म हा म्हणजे माझे पूर्ण तिक झाले आहेत पण आता मला माहित नाही आता माझं का असं होतं मला कॉल आपल्याला माहित नाही मग
हां.
नाही येणार उचलता येईल. असं हाय ती हा हा मी पण नाही कॉल करू शकत मग त्याला कारण तिस पर्यंत माझे टास्क
हां हां नाही कॉल रिसीव्ह केल्यानंतरन आठ रुपये आणि कॉल केला तर दहा रुपये असे काहीतरी आहे ते. हॅलो
हॅलो
हॅलो येतोय का आवाज?
हा बोला बोला, हो येतो येतोय बोला.
हा हा कॉल रिसीव्ह. कॉल रिसीव्ह केले ना तर आठ रुपये येतात. आणि कॉल केले ना आपण.
हो, पण अस विषय आहे की हो माझे ते तीन तीस टास्क कंप्लीट केले पाहिजे ना आपण. हा तर मग माझे. झाले माझे तीस कंम्प्लीट झाले पण मग मी फक्त रिसीव करू शकते. कॉलबॅक नाही करू शकत असं.
अच्छा अच्छा हा मग आता ते नवीन काहीतरी आलं असेल परत
नाही नाही नवीन काय मला माहित नाही कारण एकशे ऐंशी मिनिट माझेच व्हायला पाहिजे होते पूर्ण.
हा हा.
हम्म झाले नाही का काय म्हणजे व्हायला तर पाहिजेच होते.
एकशे अंशी मिनिट, एकशे अंशी मिनिट झाले नसेल ना म्हणून मग ते.
नाही झालेत अहो बरेच अहो, परी चाऊन. कधीचे कॉल करते, कॉल रिसीव पण करते जेवढे मी केले तेवढे रिसिव्ह पण केले. म्हणजे असं काय नाय. हा मी काय करायची, पहिली असं मला मला स्वतः बाईंनी फसवलं काहींनी. की हो त्या कॉल करायच्या आणि मी किकून कॉल केल्या, का रिसीव्ह नाही केल्या. मग मीच ठरवलं की मी तरी पण, हो रेंज नाही काम्हणजे असं काही पण कारण देणार नाही का, मग मी बरचसं माझे तसं ओळखीच्या मग शेजारच्या असं मी बरेच कॉल मी जेवढे केले तेवढे त्यांनी मला केले, अस व्यवस्थ तिथ आम्ही बोललो, आता सुद्धा ह्याच्या आधी एका ताई आहेत, त्यांनी पण छान मला माहिती दिली मी पण त्यांना दिली असं. त्यांचे चाललेच होते हम्म. मग त्याच्यात झाले माझे पण मग जेवढी मी केली तेवढी त रिसीव पण केले. अ कदाचित मी जास्त रिसिव केले.
हा हा हा, ठीक
काय माहित नाही काय झालं, घ्याव विचारून.
हा ए
तय.
त्या सरांना विचारून घ्या, असं काय होतं बावा असं.
हम्म हम्म हम्म, कुठलं तुमच्याकडे पाऊस वगैरे?
भरपूर पाऊस आहे.
हो ना.
तुम्ही तुम्ही पण नासेक मी पण नाशिकचीच हे हो.
हो ना पाऊस भरपूर हे नाही, आता भरपूर कुठले कुठले असतात ना.
हा हा आपला ग्रुप म्हणजे भर भरपूर लांब लांबचे बायकां आहेत.
हो. आणि छान छान एक मस्त माहिती मिळतेे त्यांच्याकडून पण बऱ्याच गोष्टी आता मी ज्या ताईशी बोलें त्यांनी मला तिकडची रेसिपी सांगितली, जस की मी त्यांना विचारल जरी मी नॉनव्हेज खात नसेेल. तांबडा रस्ता पांढरा रस्सा काय असतो.
परत त्यांच्याकडे गौरी गणपतीची त्यांनी एक माहिती दिली. कि अ जसं तुमच्याकडे गौरी गणपतीमध्ये तुम्ही गौरी अ मुळं. की ब आणता तसं.
तर आम्ही मूर्ती नाही आणत. ती कसली तरी फुलं सांगितली. त्यांनी त्या फुलांच्या अ फांद्या असं तोडून. आणि ती गौरी बसवतो आम्ही.
हो का.
हो म्हणजे. जे काहीतरी कळशी मध्ये ठेवतो म्हणे. पण कुठल्या तरी फुलांच नाव सांगितले म्हणे. त्यांनी मला त्या पद्धतीने आम्ही गौऱ्या बसवतो. त्याच्यानंतर मग मुलगी येते मुली म्हणजे माहेरी. मधून सासरी हा मुली मुलगी येते मग त्या पद्धतीने. त्या नंतर बरंच म्हणजे असं वेगळी माहिती मिळते ना वेगवेगळ्या भागातल्या. गेतल्या कां हम हम त्यांच्या कडच्या.
अ तिकडे ना वेगवेगळं असतं. फेस्टिवल साजरे करायची पद्धत.
हो. म्हणजे त्यांनी सांगितलं. आमच्याकडे गुढी पाडवा होत नाही. म्हणजे होतो सण पण आम्ही गुढी उभारत. नाही. म्हंटलं मग तुम्हीच नाही की तुमच्या पूर्ण याच्यामध्ये म्हंटलं की नाही आमचीच फक्त आमचं गाव. म्हणजे आमच्या गावाची अशी परंपरा आहे. म्हंटले की, अ जर आम्ही गुढी उभारली तर, त्या गावामध्ये त्या वर्षाला काही ना तर काही अपशकून घडतं.
हा हा असं त्यांच्याकडे बऱ्याच दिवसा दिवसा पासून घडलंय म्हटलेतर आम्ही त्या पेक्षा आम्ही.
तो सणच साजरा करत नाही. आणि जे एखाद घराला करायचं असेल तर त्या तो म्हणजे. गुडीच उभार नाही म्हणे, आम्ही आपला जो मराठी लोकांचा नवीन सण असतो ते गाव करतच नाही ते. पनलास. असं कस होणार नाही म्हणे, असं होतं एखादाणी नी केलं समजा त्या वर्षाला जर काही घडलं. म त्या माणसाला भीती वाटते ना की माझ्यामुळे झालं असावं असं.
हो तेच्या मनात राहून जातं ना मग ते कायमचं. की माझ्यामुळे झाल असं.
म्हणजे कोण. मी ह रिस्क पण घेत नाही. की गुढी उभारण्याची आणि मग जर एखाद्या व्य तिच्या पाहुणे मंडळीनी त्यांना न सांगता त्यांच्या घरी त्या दिवशी यायचं.
आणि त्यांनी स्वतः त्यांच्या दाराला ती गुडी लावायची. मग त्या वर्षापासून ते घर. गुढी उभारत जाईल. म्हणे अशी आमच्याकडे परंपरा आहे.
हो का अच्छा, हो ना वेगळंच आहे काहीतरी ह. काय काय आयकाला भेटत बाई हा माहिती भेटत हम्.
तेव्हा अजून गणपती ज्यावेळेस त्यांच्याकडे जातात. घरात येतात नंतर परत जेव्हा, आपण गणपती विसर्जन करतो. त्यावेळेस गणपती सोबत दही भाताचा नैवेद्य देतात ये. गणपतीला नैवेद्य वेगळा ठेवता आणि विसर्जनाच्या वेळेस पण वेगळा देतात आणि वेगळच काहीतरी सांगितलं त्यांनी. आमच्याकडे आपण तिखट असा खिरापत बनवतो ना अ. आपण गोड खिरापत बनवतो बघा तर ती लोक तिखट बनवत पण ते हरबर्याच्या हरभऱ्याच्या डाळीचं बनवता हा म्हणजे असं. छान रेसिपी पण माहिती पडते किंवा त्यांच्या भागातलं काही कल्चर आहे ते पण आपल्याला माहिती पडत असतं किंवा आपण आपल्याकडचं त्यांना माहिती पडत. तं हम्म चांगलंय. महिला ज्या महिला घरीब असतात त्यांच्यासाठी चांगला उपक्रम आहे आणि याच्याने. जी महिला घरातच असते तिला जे मैत्रीण नाहीये. काही म्हणजे ती कोणाशी बोलू शकत नाही तर त्या व्यक्तीसाठी. मनमोकळ करायला किंवा बोलायला भरपूर काही आहे. जर वेळ असेल तर हम्म.
आता एक ताई दुपारी एक कॉल झाला माझा तर बिचऱ्यात बिचार्या त्यानं चं होतं पाणीपुरी वगैरेचा स्टॉल होता तर. त्यांच आता, त्यांचं ते बंद केलं त्या अ त्याबाणे तिथल्या लोक. यांनी बंद केला तुमचशी बोलले तुही काय माहिती हम
अच्छा.
अ स्टॉल होता त्यांचा चांगला चालू होता म्हणे मी. त्या मला सांगत होत्या ना रेसिप रे रेसिपी ते त्याच्यामुळे मग त्या मला सांगित होती की मी माझा स्टॉल होता ना. तर तो बंद केला म्हण लोकांनी माझा.
का?
रोड रोड वर होता ना तो.
हा अतिक्रमण नाही, मी सांगितलं होत वाटतं तुम्हाला अतिक्रमणचं.
हा हा तुम्हीच सांगितलं होत बरोबर मी तुम्हाला तेच बोलली ह. बर हा मला तुमच्या याकडून आहे ना, पाणीपुरीची रेसिपी पाहिजे होती. हम्म हा दुपारी आपला कॉल झाला तेव्हा.
हो हो, ते अतिक्रमण अहो हे नाशिकमध्ये अतिक्रमणवाल्यांनी खूप त्रास दिलाय म्हणजे. काय म्हणावं ते काही कळतच नाही. ठीक आहे आम्ही आम्ही तरी ना रोडवरर पण नव्हतं लावलेललं आम्ही. अ जी आपली बिल्डिंग असते सोसायटी असते ना.
हा.
त्या सोसायटीची पार्किंग होती हा. पार्किंग मध्ये आम्ही लावलेलो होतो तरी ते म्हणायच की हे पार्किंग मध्ये अलाउड नाहीये. बिल्डिंगच्या बिल्डिंगच्या अ याच्यात अलाउड नाही पार्किंगला असं थोडी असतं तुमच्या रोड व र थोडी लावलेले आहे आम्ही.
हा बर झाल न तुमच्याच पार्किंग म लावलं होतं ना?
हा बिल्डिंगच्या पार्किंगमध्येध्ये लावलेलं नाही आमची नव्हती पार्किंग ह म्हणजे ते बिल्डिंगच्या पार्किं मिनिट मोबाल घेत दाजी फोन कर ना, एक फोन चालू हो. परमिशन वगैरे हो तर आम्ही तिथे रेंट देत होतो दहा हजार रुपये.
मग काय प्रॉब्लेम होता त्यांना, असा.
तरी पण असं कर ना की पट कनी काँल हम तेच ना
पागल उगच चालतं चालत ते बंद करून टाक ल
सांगेल मी तुम्हाला मला ना घरून कॉल येतो आहे ना आपले एक मिनिट कंप्लीट झाले का मग मी तुम्हाला सांगते तो एक मिनिटात कर ते मला कॉल हॅलो हम नक्की सांगेन मी ती अगदी माझ्यावर चिडचिड काय नाही बाकी एक तर मोबाईल हँग होतो हो तुम्हीच केलाय हा पण कारण माझ्याकडून कॉल बॅक होतच नाही ना.
अच्छा अच्छा बरं मी परत
हो हो मी तुम्हाला मेसेज करते मग करा. हम् ठीक आहे कारण माझ्याकडनं कुठलाच कॉल कोणालाच होणार नाही मला फक्त रिसीव करायची आणि तेवढा जो टाईम असेल तो कमप्लीट करून घ्यावा लागेल मला अस मला सांगा
बाकी बाळ झोप
बाळ झोपल?
नाही नाही मलाच स्वतःला काही नाही हम. बईकडेली मी मुलबाळ हो हम्म
तुम्हाला पण प्रॉब्लेम वाटत
नाही नाही आत्ताच लग्न झालंय माझ दोन वर्ष झाले.
अच्छा अच्छा मग ठीक आहे मग काही नाही होईल मग.
नाही अ बाकी कि मग माझं हे पण आहेत ना एम पी एस सी वगैरे देते मी क्लासेस चालू आहेत माझे. हम्म मग असं काही सेटलमेंट वगैरे झाली का? ठीके हो हो. ठीक तुम्ही मी सांगेल तुम्हाला मेसेज करायला परत एकदा कॉल करा हो ठीक आहे.
चालेल चालेल.
हो.